हॅलो नमस्कार ताई हा बोला. काय म्हणत कशा आहात? हो हो येते येते.
हा मी मस्त तुम्ही कशा आहात?
हो मस्तम तुम्ही कशा आहात?
ह मी पण मस्त आहे.
हम्म झालं चहा पाणी.
नाही आता थोड्या वेळणी करेल.
हो बर.
तुमच झालं?
नाही नाही व्हायचं वेळ.
अच्छा मी पण चहा नाही पीन असंच दुसरं काहीतरी नॉर्मल खाते.
छोटंस.
स्नॅक वगैरे हा पण छान आहे ऍसिडिटी आहे ना मला
हा अच्छा अच्छा बरं
हो त्याच्यामुळे डॉक्टरनी मना केले त्यांना आहे
शहाानवेच
हो
बं
काय काय ना तुमच्या इथ काय चालय पावसाचं आता चालू आहे का थांबलंय नाही ना आमच्या इथं पण नाही
सकाळी थोडा वेळ होता म्हणजे दहा पंधरा मिनिटं असं जोराशी सर आली त्यानंतर नाही आलं पाऊस. आता वातावरण श्रावण महिन्यासारखं आहे पाऊस भरतोय ऊन येतोय
हा आच पण म तसच आहे सकाळी बारीकस आलता आता काही नेऊन पडले
हो चांगलं ऊन पडलेलं मध्येच मध्ये त अंधार करतो परत जातो
हो पणसच पण आता पुढचा आता लगे ऑगस्ट चालू होईल
हो हो
हा ना पण वाटतच नाही पावसा
पावसाळा चालू आहे असं तेच ना ते आधी जून जून पूर्ण असंच गेलं एंडिंग एंडिंगला काही पड जास्त तो आला तो एकदाच आला आठ दहा दिवस त्यानंतर काहीच नाही परत
हो तेच ना जून महिन्यामध्ये नव्हताच जुलैमध्ये थोडासा पडला
हो आता काय माहिती पुढे कसं आहे की नाही काय सांगू शकत नाही असं आहे हॅलो हम् हा नाही आवाज ब्रेक होते हा बोला
म्हटलं पावसाळा कधीपर्यंत असतो सप्टेंबर महिन्यापर्यंत असतो ना
हो हो स सप्टेंबर हल्ली पाऊस कस आहे ऑक्टोबर नोव्हेंबर पण चालू आहे सध्या पावसाळा
पण येऊन जायातं
हो हो पहिले जसे चार महिन्याचे ऋतू होते तसे आता नाही राहिले
हा
आता गेल्या वर्षीच बघा ना मे मध्ये जे चालू झा ते ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये पण येत होता पाऊस म्हणजे जव जव पाच महिने पाऊसच होता हो
हो दिवाळीपर्यंत होता नवीन वर्षामध्ये पण पडला
हो हो जानेवारी मध्ये पण थोडं हो थोडे मध्ये मध्ये का आहेत म्हणजे पावसाळ्याचे दिवस आता राहिलेच नाही फिक्स राहिलेच नाही आहेत वर्षातून कधी एकदा पाऊस येऊन जातो
येऊन जात हो तेच वातावरण खराब झाल्यामुळे झाडं बिड काय काही ठिकाणीचे तोडले ना
काही म्हणजे खूप ठिकाणी आता सगळे रस्ते सगळं रस्त्यांसाठी लोक आपलं क कन्स्ट्रक्शन किती चालू आहे त्याच्यामुळे ते चाल हेच आहे ना त्यांचं
हो तेच
त्यावर अे हायवे ला झाडेच कुठे राहिली आहेत बघा त्याच्यामुळे ते त्याच्यामुळे पाणी कसं मिळेल काय काहीच नाही सगळीकडे आहे ते सुनसान असं वाटत रोड अस हायवेला तर बघ कुठेच झाड दिसत नाही
नाही नाही अजिबात नाही कुठेच नाही.
लांब लांब खूप बघे नजर टाकली तरच ते. पण कोणाच्या शेतामध्ये वगैरे शेती वगैरे असेल तिथे दिसतात.
खूप कमी प्रमाणात झाडं उरली आहेत.
हो हो जंगलतोड पण खूप आहे. आणि हे सगळं माणसं आपल्या सोयीसाठीच करताय सगळं. पण भविष्य त्या भविष्य पण आपलं असंच होणार आहे. पाऊस आहे पाणी आहे नाही हेच चालणार आहे.
हो आगदी बरोबर आता जून महिन्यामध्येच. पाऊस सुरू नव्हता झाला. तर पाण्याची टंचाई निर्माण झाली होती काही ठिकाणी
चार चार दिवसाांनी पाणी यायचं पण प्रत्येक धरणांच्या पा तर सांगत होते ना आज इकडे कमी आहे उद्या
तिकडे कमी आहे. तर सुकले वगैरे चालु होतं न्यूज वर बघ
हो हो हो शहरामध्ये तर टँकरने पाणी पुरवत होते नाही का. शहरांनमध्ये तर
तेच ना फक्त एकच महिना लेट झाला तरी असं झालं.
असं झालं हो आणि सांगत होत दुष्काळ पडणार दुष्काळपडणार दुष्काळ आलं तर कसं होणार माणसाचं काही नस तरी पाणी तर पाहिजे मूलभूत गरजासाठी
हो ना पाणी तर मेन पाहिजेलचं.
हो पाण्यासाठी. आणि आता जर एवढं कमी झाला पाऊस तर अतिशय पुढे पुढे जामच कठीण होईल.
हा ना मला आता वाटतच नाही की पावसाळा सुरू झालाय तर. ते जुलै महिन्यात सॅड झाला त्याच वेळस पडला त्याच्यानंतर आता तीन चार दिवस झालं काहीच नाही बारीकचच आहे आता आपण लहान होतो.
हॅलो. हॅलो.
हा तुम्हाला येतोय का ताई आवाज.
हो हो तुमचा आवाजच मध्ये गायब होऊन झाला.
अच्छा नाही म्हटलं आता आ आपण लहान होतो त्यावेेळेस कसं अ पावसाळा असल्यासारखं वाटायचं. तर किचक बारीक पाऊस कंटिन्यू पाऊस चालत होते बारीक मोठा बारीक मोठा
हो. म्हणजे दररोज असायचं म्हणजे कधीतरी असं जायचं की चार पाच दिवस नाहीये पाऊस नाही तर दररोज थोडं थोडं थोडं थोडं हो शाळेत वगैरे किंवा बाहेर जाताना सुद्धा असं भिजायला व्हायचं की नको व्हायचं. तर ह्या पावसातून बाहेर जाऊच नये एवढं असायचं. हो आणि दररोजच असायच असं नाही की गेल् की गेलाच पाऊस आहे तर आहे असं नाही एकदा त्याचे दिवस चालू झाले की त्या काळामध्ये तो पडूनच जायचा.
पडूनच जायचा कंटिन्यू असायचं काय असं प्रथु पण नव्हता फक्त दोन हजार पाच मध्येच जास्त पडल्याला त्याच वेळेस पूर वगैरे आले होते त्याच्यानंतर मग काय नव्हतं.
नाही नाही त्यानंतर म असं रेग्युलर यायचं त्याच्या ह्याच्यामध्ये हो हो चालू हो आता खूपच पण आता पण तेच झालं आता इकडे थोड जास्त झालं की ते लगेच पूर येतात बघा आणि एखा ठिकाणी चालू पाऊस सुरुवात झाली की एवढा पडतो की पूर आल्याशिवाय तु होतच नाही कमी
हो ना तेच ना.
पण हे सगळं आपल्यामुळेच झालेलं आहे आपणच त्याची निसर्गाची अवस्था बदललेलीये झाडे तोड. कुठे काहीच नाही ठेवलेय मेन म्हणजे झाडच हवेत ना त्याच्यासाठी योगी समुद आणि वा. वातावरणामध्ये पण किती बदल झाला आता गर मे मध्ये गरम तर एवढं होत होतं की नऊ वाजले की घरच्या कुठे बाहेर पडावं असं वाटायचंच नाही असं वाटत घरात घरातचं राहावं त्याच्यामुळे कोणी कुठे जाणं नाही येणं नाही घरातच. हॅलो. हॅलो. हो हो तुमचा आवाजच हे होतंय हम्म.
मध्येच ब्रेक होतय का?
मध्येच पूर्णच ब्रेक होत म्हणजे अजिबात आवा येत नाही.
अच्छा आता येतोय का?
हो हो आहे सध्या आहे.
ओके ओके बाकी काय नाही निवांत चालू आहे.
निवांत चाललंय.
हम्.
हच वळी निव्हांतच असते ना.
हो निवांतच आता थोड्या वेळाने संध्याकाळचा स्वयंपाक करायलागत.
स्वयंपाक हो सगळ्या आवरावर
हम्म बोला की काय मग
हो चालू आहे. हो हो ती दरोजचीच आहे ती काही केल्याशिवाय पर्याय नाही. तुम्ही जॉबला वगैरे जाता का हॅलो.
हो.
हॅलो म्हटलं जॉब वगैरे जात.
का नाही नाही घरीच आहे मी जॉबला नाही जात हा. तेच तुम्ही जाता का?
नाही नाही घरीच मी पण घरीच आहे.
अच्छा.
बाकी वगैरे तुम्हाला आहे का स्वयंपाकाची आवड वगैरे
हो हो स्वयंपाकाची आवड आहे ना काही ना काहीतरी वेगळं करणं चालूच असतं.
हो मला पण सेम नवीन काय? बनवायला रीलस मध्ये बघित लं किथ बनवायला आवडतच नवीन नवीन पदार्थ
हो जास्त युट्यूब वर बघूनच काय ना काहीतरी चालूच असतं. ह् एकदा का छान झाले कि मग परत करायची पण अशी आवड वाटते ना की चला आता आपल्या हे जमलं पुढचं काहीतरी अजून करावं. हो त्याच्यामुळे अस वाटत चालूल.
हम्म. मी पण काय मी पण नवीन रेसिपी कुठली बघितली. तीन चार वेळा ती बघणार. आणि ते मग करणार माझे मग प्रॉपर होते माझे नाही होत खराब कधीतरी एखाद वेळेस खराब होते पण आता मी असे कुठले? हा खरा म्हणजे थोडस काहीतरी कमी जास्त पडतं. नाही तर मग असं खूप वेळा मी प्रॉपर रिसर्च करून बनवला ना. तर छान बनते.
हो सांगत ना आपण मनापून. बघितलं मी केलं न की छान वाटत आणि छान झालं की आपल्याला खूप मस्त वाटत. चला मला काहीतरी जमलं वेगळं करायला.
हा ना वेगळं करायला जमलं छान वाटतं.
वगैरे असं कधी करायची नाही म आता तर कराय लागली ना. आवडत की छान वाटते करायला आणि मुलं पण बोलतात की छान झालय. मग ते ऐकून आपल्याला पण अजून छान वाटतं.
हा मुलांसाठी करायला तर अजून आवडत. भले आपण आपल्यासाठी कंटाळा करतो एखाद्या घरात कोण न.
असं वाट नको चल कशाला आहे तेच खाऊया.
हो.
असं सोबत कोण असणार असेल खाणार बोलला ना करा म्हणून की छान वाटतं चल मग वाटतं आपण. आपण ना त्याच्यासाठी करूया.
कायला.
हो. ते करी मण पराठे. पावभजी पाणीपुरी हे आपले सँडविच हे. भेक आपलं भेळ किंवा हे छान छोटे छोटे छान. करायला मज्जा वाटली पण लगेच होतं. हॅलो.
आ ह. हॅलो तय.
हा.
ठवते म्हटलं.
हो हो ठेवते हो मी थोड्या वणी करू का तुम्हाला दहा मिनिटात.
हो चालेल चालेल.
हो चालेल ठीक करू ना हां ठीक आहे चालेल हो हो. बरं चालेल.